पडलं, आता पडलं? बघ चांगलं बोलायला ते पडत नाही आणि कट केलेलं पडतय.
हॅलो- बोल
आं? आं - नव्ह चांगलं वेळलेलं पडत नाहीन कट झालेलं पडतंय. ते
कट झाला.
हा.
तो पडला, मग त्याला एक हे टाकल खरं एक पण पैशै नाही आल पाच पन कॉलच.
नाही पडत?
पैसे पडत नाही त्याला, कारण ते पहिला- नाही ऐकूच आल नव्हंत तसाच सेव केलता. दुसऱ्याचा एक. ते झाल. थांब ह बोलली होतीस आणि हे एक मगाशी पण एक बोललेलं झिरो सेकंद प तो प पण दोन तशी झाली आता ह्या एक बोलत्याला एक तेवढा चालूचा.
हा हा हा हे बघूयाता मग काय होते कुठपर्यंत जातय.
कुठं पण नाही का ग लही आपण हे केलं. डिस्कनेक्टिंग होतोय. आग मग ते पडतच नाही त्यात मग
होय.
काय झाले कुणास ठाऊक काय तिथे जाय हे कुणास ठाऊक व्यवस्थित.
मग झालं नसेल बहुतेक मग
खरं ते म्हण पेमेंट होणार म्हणली ते हे जमा पूर्ण हे करा म्हटली आपोआप जमा होतेय पेमेंट आता इनस साठ रुपये. लगेच जमा झालं.
व्हय.
मी हेनच्या फोनवर फोन केलता ते
बर.
त्याचं साठ रुपये जामा झालं. परवा दिवशी.
तू त्यांना केलं त्यांचा जमा झाल.
मी त्यांना म्हणजे कधी केलतो ते पहिल्यांदा प जेव्हा फोन मी सुरुवातीला करीत, तवा मी यांच्या फोनवर एकदा दोनदा फोन केलता त्यांनी
त्यांचं तू काढली होतीस व्हय ॲप ते
हा तवा दाजींच तेचं पण काढलं होतं आणि ॲप डिलीट बी करून कल होत त्यांनी नको मला म्हणाले.
हा.
आणि ते धेनातच नव्हतं मग आणि ते परवागणी ते ग्रुप वर त्यांचं नाव आलं ऍपला तेंना टास्क आणि मीनं ॲप नवीन घेतलो. तर त्याच्यावर साठ रुपये जमा झाले. तर मग त्यानी बँकेच डिटेल्स भरा म्हणतयं मग बॅकेचं डिटेल्स भरल्यावर आलं की साठ रुपये ते. पहिलंच. हम्म आणि मग आता हे कॉलिंगचा आहे तेनच्यात तीस कॉल असं व्हालय अगं ते.
काय नाही बघा बसलोय. आता घरला जाणार कसातरी एवढा फोन हुंदे आणि मग जातो.
अ म्हणजे आवाज व्हयं. किती झाल बोलून? अडीच मिनिट झाल्यात. किती? तीन तीन मिन - - टवी झालं हम्मम्. एवढा एक फोन येऊन दे म्हणजे मग तुला पुन्हा करीत नाही बाई. ह ह.
करू नकोस बाई पुन्हा एक तास झालं तोंड वाजवुन खरोखर पुझे तोंड दुकालं बाई तुपाहिजे शिव्या खात - - ठी.
नाही मम्मे तुला दमवलं तुज्याचं फोनला दमवलं कुणाला दमवत नाही एवढं आता काल संध्याकाळी ती - - ए ग बस ती हिन फोन केलती कनी मम्मे सोनाली नं काल संध्याकाळी मी भाकरी करत करत कानाला लावून फोन बोलालतो. काल सुद्धा तिचा फोन अजिबातकट झाला नाही. म्हणजे - -
हं हं मग माझ ते ॲप उघडताना कायतर झालय ब आओ होय बंद कराकी घ्याकी सगळं जाऊया झाल की तिचहुत आलं आता चला उगचं कोण हाय बसून घरा घरात. तर विश्रांती तर मिळेल मला.
जेवण करायचंय नव्हं आणि जेवण करायचं असेल आणि - -
हाय भात आमटी. खायच बाई आहे ते. कटाळा आलाय डोक्यात कळा घाटल्यात म् त्येन परवा एकदा तर ते बाळं देवराजची पोरं दंगा करताना झालं अं पुजा, गोळ्याला पैसे पाठव पासशे रुपये. बरोबर माझ्या डोक्यात कळा यायल्यात पुजाक्का. हे आता दिस. प्रियेचा वैतागच. चला न मला म्हणजे असं का झालं, असं का झालं ते व्हय व्हय बाई.
काय गेला जाई ना तिकड
परवा ग पोर लईच वरडालत ग वाढदिवसा दिवशी मम्मी गबसा गबसा म्हला सन होत नाही मा डोक्यात कळा घालायला त्या तरी अशोक एकदा म्हटले चला बाबा आपला तापवायलाय वाटतं याना कारण मी काय सांगू जा मला सणच वहिना नाही ग हो आता खरोखर धोक्यात कळा घालायलात माझ्या. असं सणवित नाही ते कि दोघं लही भांडाल तीत ग भांडाल तितकं वरडाल ते त्यांच्यावर त्या आारूचा दंगा ते मला सणच वहिना अग मला लई वरडत्या बाई.
व्हय लय.
मी वरवडते तवा मला भीती वाटत नाही कारणदुसरी पणरली म द ना त काय तर पोतं बीथ घ्या कच्यात गालायथ हय की घज काय म्हणतील लोक असं अ तिथं ती जाताना आणि लगेच सगळ्यातलं कायत मागायची. ह
मुमबेअ.
अर
सगळ्या पाक असत मिळेस तिथल्या खालच्या.
तेच आता थोडं थोडं ग ना आप आपलं काय का होय आलत आज बजी आणला किती दिवसात
मग येत का नव्हत विचारल नाहीस.
काय तुम्ही काय बोल ना नाहीसा काय नाही सा म्हणून म्हणून काय आलोच नाही.
त्यांनी मला पण आणायचं नाष्ट आता बंद केलंत आणत नव्हत देवराजलाच एकदाच आणून दिल. देवराज
बघ! हे आता पण आणत नव्हत. आज कसं काय आणलं कोणास मी म्हटलं म्हणायला झालं आसल दोन तीन दिवस ये.
आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस, तीस, एकतीस तीन दिवस राहिलेत. तीन दिवसात काय म झालं मग किती मिन्टं झाल
म्हजे नाही झाले किती मिनटे झाले ग पाच.
पाच टेके जेस हां म्हणजे झालं सहा मिनटं गा चार मिनटं राहिल्यात, हे काय डोक्याल तापच आय ए दुसरं काय तर असलं मॅ-मॅ म उत
पप्पा काय म्हणते माहितंय काय, आत्ता आल्याआल्या काय म्हणते, सांग किल्ली न्यायला आलतं गं पहिला‌‌ मग आता मी न मामा ब खालता आनी आत्ता काय म्हणतंय मी येणार, म्हणून गेलं काय लगेच? मते! महित नाही साडे दहा अकरा वसता जातय त्या. ते तस कुठलं आलय, मी येणार म्हणून गेला का कायला घेऊ म्हातारा, त्याला भिऊन गेला त्याला भितय नष्ट होता त्याची बायकोला घेऊन ए सभ्यालेला.
गब बस, हम.
कोण बोलालय गं? बोलत, बोलत जातोया. जग्या चल.
हो मी काय व्हयत नाही त्याला ब्रेन जी
बघंत तो जातो, चालू असून दे, हं!
असू दे की चालू.
ए का भैरग्याय चात राहायास तु चांल्ली व्हयं.
तिकडं लई आय, काल तर लई तावालतं बाई.
होय बं
काल गेलो वेळानं आणि हमखास उस्
ए थांबा की, दादा ए थांब आ आशी ओ दाद
नाही, नाही पण मला लगेच का गु मला लगेच अर्जन्ट कामाला जायला लागतय काय झालं?
विचारयला पाहिजे होत, मगच्यान थांबा पाच मिनिटात आलो म्हणतो.
हूं तेनं दूध घे जाताना घेतय आता पहिल्या सारख पहिल्या सारख घेत नाहीत ना
काल घेतलं होतं की सात लिटर जर कमी आलय. ते त्यांचं गिरायक बिरायकच नाही तर तेन्ही तरी मग उगच ठेवतय आणि आणून देतय होय.
नाय आपल्याला पण परवडत नाय उगच मात् व्हायला नको. तिथ ठेवल्याल हित आणून मरवायला का अर्जुन पडशील इकडे ये ते का ते एवढं काही हे ओरिज बाबा मोळ आहेत पडशील खाली हॅलो झाल आठ मिनिट दोन मिनिट राहिल्यात. इरू इरू नव्ह इरू इरु वर हाय. अर्जुन आलाय खाली ते त्या ह्याज्यातना वाकुन बघतो ग गॅलरीतना गेली. लवाणडत होतं म्हणून गेली. मला ते ब्लाऊजवर जरा टिपा मारायचेत गाऊन वर ग तिच्या गाऊन आणून देऊन गेली टिपा मार म्हणून गाऊन वर जरा तिच्या टिपा मारतो जातो आता बसून झालं. हा हा काय कराल्यास? अं बस
दूध देऊन यायली थांब दूध देतो आणि येतो हा आज घालणार काय?
आज घालणार टीपा मारून.
हं रात्री काय दाजी लय प्यायल नव्हतं चांगलं होतं. अहं चांगलं होत. हूं सांगाल की, झालं क्या नऊ झालं दहावा चालू झाला आत व्हालाय. झाला दहावा चालू मम्मीला एक दम हाय काय बग मम्मे
पूजा लई डोक आज फनफनालय माझं. वेळात लं मला लावत जाऊ नको बाई फोन ते कट व्हतय आणि म्हणतीया आमी इथं काय अ हं हं लाव कुणाला लावायच तिकडं. तेवढंच दहा मिनिटं बोलण असलं कि काय वाटत नाही.
तेघ
लई हुतंय आणि ते पण व्यवस्थित ऐकू येत नाही.
व्यवस्थित ऐकु येत नाही फोन स्पीकरवर टाकून काम करत बोलल तर चालतंय हे तसं व्हतं नाही ग.
व्हय व्हय किती हजार एवढं मिळणार होत?
तीन हजार आहे. तीस कॉल ला अ ह हा एका कॉलला शंभर आहे ग मग तेवढं काय झालेलं नाहीये काल दहा दहा झाल्यात हे पाच त्यातलं दहा तरी तीस मधलं दहा तर चांगलं होतील काय नाही. अ हजार तर पडतील. काय नाय.
चालतय.
अस म्हणाला.
हा.
रव थांब थांब. झालं झालं बाबा.